हॅलो हाताय आवाज येत आहे ना
हो येतय
हो का
काय बरी आहे का आम बाकी ए पोरांत झालं
हो का आमचं पण जेवण बाकी
वाच का
हो ना
बर ये ना
हो बरी ना तुमची
आमचं बी बर
हो का काम चालू आहे म तुमचे असे शेताचे पण काम चालेय का
आह
शेताचे पंख कामा चालू आहेत काम् शेतात काय काम आहे मग आता उन्हाळ्याचं
तात पाऊस बी कधी पडतील का कापूस लावला गेला
लावला गेला
हो
अजून पाऊस नाही पणणार रे आणि तुम्ही अगोदरच कापूस लावून दिला तुमचे इथं पाणी आहे का शेत
हा वीर हाय मग पाऊस कधी पडतील तपर्यंत विरेचं पाणी सोडून देऊ.
हो ते सान बी त पाणी हा आहे कि कमीच आहे?
हो हाय भरपूर हाय.
चांगलंय मग.
हा आता धुड्याला एक का तुम्ही दिदी?
हो मी आता धुड्याला आहे ना.
ज्ञानमनी सांगितलं का?
हो मेहरबनी सकली.
हम्
तेच म्हंटलं माझ्याजवळ काही कोणाचा नंबर नाही होता.
हा हा हा
हम्म हम्
आता लावायच दीदी.
हो
मॅडम बी लावते.
हो ना तेच तर दहा मिनट बोलायचे असता तुम्ही साैपाक काय केला आज?
आज काय वरन भ
हो का आम्ही तर आज. आज कोंबडीच चिकन केलंय आम्ही.
खरं का आम्ही का रविवारीला,
आमच्या इत आज आजी आलीये. आजी आली म्हणून आमी चिकन घेऊन आलो.
ह आणि ती आजी काय आमी तिकडं नाइ का राजस्थानला गेली होती.
हो हो हो तिच आजी
हा
तुमी राजस्थानला सोबत गेले होते ना हो आज आले.
हा साखरीची मम्मी,
हो
अजून तुमची मम्मी
आमची आई हम् प्रवास चांगला ऊग तिकडचा
हा चांगला होता तू पण आली असत तीना दीदी.
मला एवड्या दिवसांच सुट्या नइ होत ना म्हणून.
हा
आणि आता शाळेला एवड्या दिवस सुट्या होत्या तेवा कोणीच गेल नइ
ह
हु ऊन पण एवड पडतय,
आ मग बाहेर बी निगु वाटत. त नइ.
हो ना
हम् मंग जेवणं बाकीए का?
हो जेवणं बाकीएत ना आमी आमचे
मम्मी काय करतए.
आये थोडेशे दोन तीन चपाती होते मुलांसाठी कराय. साठी ते करते. हा झालं.
हा.
हम्म आता तो दादा भाहेर गेलाय ना? लानए दीदी नइए ना मीच मीच लानए. आणि मंग दादा मोठाए.
बावाची मुलगी
हा का ती. ना बाहेर गेलेनी खेडायला हम्म. दादा कामाला गेलाय ना मंग दादाची वाट बघतय जेवणा साठी दादा का मंग बसून घेऊ आमी जेवायला.
हा.
हम्म.
मॅडम म्हणत होती दोन एक हप्ते झाले गरी गेली बी नइ साखरीच्या मम्मीकडे गेली. ली होती अस सांगत होती.
हो.
म्हटलं जाऊन यायचं ना मॅडम कोणाचा तरी बंड. डे आहे जायचं होतं पण आज बड्डेए असं म्हणत होती.
आ तेअ चाकरीवाल्यांच आज तिकड म मोठा मुलगाए ना तेंचा
हा.
त्यांचा बड्डे होता पण आता शनिवारी हा येता शनिवारी राहणार वाटत.
हा आ ना.
हम्म आणि या शनिवारी सु्टी नरा नडतायला.
हा सुती नाही राहणार हम.
असस्त.
चण ददी तुम्ही पण घरी आता इथं धुड्या शहादाला मॅडम बरोबर यायचं.
शदाला तेव्हा मगे आली होती. सुट्ट्या पण होत्या मला पण हे दात दुखत होता. दाताच काम करायचं होत. मग दाताचं काम करून घेतलं. मग थोडे दिवस घरीच बसली. गरीब असले तर काय काय इथ. का अ तेवढेच ना चार पाच दिवस थांबले. म्हजेली घरी म्हणजे आली घरी
हा.
हम्म. पाच सहा दिवस थांबले घऊन गेली मग
हिवाळा्यामध्ये यायचं मग मॅडमण ते फिरायला जात.
हो तेच ना मग ते उन्हाळाा उन्हाळ्याच आम्हाला पण नि वाटत नाही होत तुमच्या घरी आल. जमतेम जमतेम.
तर आता किती कडक उनात
हा खूप कडा कोणता?
असा.
रव ना आग ना. सई सई सोबत होती ना म तिला घेऊन हा तिला घेऊन काय कुठं जाऊ वाटलं नाही मग आम्हाला आणि ताईला पण सुट्टी नाही होती.
हा.
मग पररत आले का
हा ताई अजून बोलवत होत ना पण मग उन्हाळ्याच एवढं ऊन लागत होत आणि सुट्ट्या पण काय थोड्याशा बाकी होत्या. म्हणून काय आले नाही परत
आता परत एकदा यायचं आपण भी मंग चिकन मटन ब बनव हम्म.
तुमचे तुम्ही घरेच बनवता का मग शेतात जाता तिथं करता पार्टी वगैरे.
नाही घरीच बनवता आम्ही.
घरेज बन होता का तेच मला वाटलं का शेतातचा जाता म तिथ मस्त पैकी चुली करता
नाही घरीच बनवता मंगावर रा आणि कमडी. करू ना घरातली.
हा हम्म हम्म. ते ना गावराने कोंबली तर मला खाऊन की ती दिवस झाले असं मला तर आठवण पण नाही.
हा ना मग तू आली काय इ थ गाव गावरा आणि कमडीच मटण करू आपण.
हा.
मॅडम ला सांगितलं मॅडम एक दिवशी या शताना परत बकऱ्या चमटंगर हा बाई तू चांगलं शिकून घे म. मटणाची भाजी करायला आ
त्या दिवशी तुमच्या हित अंड्याची चटणी खाल्ली छान केली होती ना तुम्ही.
काय नाही ते बी मीठ टाकायला विसरून गेली गाई गाई मध्ये
पण नंतरून टाकलेतच. छान लागत होते ना कुठं एवढं
सेल मॅडमाना म्हणून काही
तुमची लहने दिदी काय करती रडत होती.
हा रडत होती मग तिला जेवण खाऊ घातलं आता ती आजी सोबत झोपली बाहेर.
बाहेर का तेच ना बाहेर अं बाहेर थोडस वा वातावरण बर असत म्हणून आम्ही पण बाहेरच झोपतो हो वरती नाही का टेरेस
हा तेरेसवरती ना मस्त ते हवा येत असेल.
हवा मस्त येते म्हणजे ना काय काय येते हवाच च रोज संध्याकाळी मस्त येते आठ एक वाजेपर्यंत आणि आम्ही दहा वाज हम्म साडे नऊ नायत दहा वाजेला जातो ना झोपायला तेव्हा बंद होऊन जाते हवा.
हा मग तर गरम व्हायला लागते.
हम्म मग गरम व्हायला लागत म झोप पण लागत नाही.
गाणे गावता का नाही.
नाही आम्ही म र दणी लावून झोपतो. सकाळी लवकर पण उठायचं असत तस बाहेर झोपून तर थंड वाटत. कोण मग सकाळी लवकर पण उठून जात तस सकाळी मग आता या मुलांची शाळा आहे म्हणून लवकर उठावा लागत.
मि मला पण यायचं त एखाद्या दिवशी धुड्याला तुमच्या घरी मॅडम सोबत ये
हा तुमच्या तच काय मीटिंग वगैरे काय -काय राहतं एक दिवसासाठी येऊन जायचं त्या बाहा ने
कधीही सांगतेय मॅडम मला तुमच्या घरी यायचंय तुमच्या घरी यायचं हा नाही ह
हा त्या फिरून गेल्या एक दिवस
मग मॅडमला सांगितलो तुमच्या लग्नामध्ये येवू आस सांगितलं तेव्हा हासायची मॅडम जाऊ दे मी लग्नच नाही करणार आस सांगत होत हम्
अजून काय म
आजून पण हो आता तरी ठीकठाक फोन -फोन चालू होऊन जाता अकरा वाजेपर्यंत
हा चालेल मग जेवण करून घ्या आम्ही पण करतात ता दहा मिनिट झाले आपले
चालेल, परत लावायचं दिदी.
हो लावणार ना, उद्या लावेल ना, अजून तुम्ही पण लावा. हम्म चालंल बाय.